हॅलो
हॅलो नाही लागे ना. थांब हा बघतो. हॅलो
हॅलो
हॅलो
अगं मी आता तुला कॉल केलं ना तर मला असं इन्फॉर्मेशन ऑप्शन आले की अ हे मी आधीच टास्क कमप्लीट केला आहे म्हणून आलय काय आणि माझ्या ह्याच्यावर झिरो सेकंड पडलाय म्हणजे कॉल वेस्ट गेला माझा कळालं काय.
अगं होय तसच होतय तसच व्हायलय तेे.
तस एक कॉल वेस्ट गेला मग हे दुसऱ्यांदा लागला तुला.
माझा पण एक कॉल आता गेलाय वेस्ट आणि हे दुसऱ्यांदा मी करालतो खर लागलंच नाही झिरो सेकंड पडलं पडलंयच.
माझं ते पहिला केलो कने तुला म ते झिरो सेकंड पडलं म्हणजे ह्या व्यक्तीने ऑलरेडी टास्क कंप्लीट केला आहे असं मेसेज पडला.
हा, मग काय करतेस आणि? आता हे बोलू नको, याच्यावर चालत नाहीये.
नाही ग विचार
नाही ग चा म आपलच कस वाया जातय. हा हा
जेवलीस की नाय.
जेवलो बघ तू का ग हा
नाय अजून जरासं होय बाकीच सगळं आवरलंय. जरासा स्टडी करत होते ग म्हणजे वाचन आजचा दिवस रोज जसा जातो तसा हम्म कामात निवांत नाय कामात दिवसभर काम असत हूं गेलता मध्ये मग आणि काय, तू कुठे राहतेस?
मी काकडत राहते.
मग तुमच्या इकडे बेंदूर कोणता करतात? हूं हम्म
अ झाला की आता परवा
हो मग साजरा केला की नाय?
होय बेंदर झाला की बेंद्राचं काय काम खूप असतय. झाडून वगैरे काढायचंय.
हूं हूं आणि जेवण काय असते मग तुमच्यात
जेवण बक बेंदूर दिवशी पोळ्या केल्या जातात परत ते बैलांता ते कुंभार असतात ते बैला आणून देतात. म त्या बैलाची देवाऱ्यात ठेवून पूजा करायची. त्या बैलांना कलर द्येयचा. मग जे सकाळी नै पुरणपोळी केलेली असते ती पुरणपोळी त्यांना निव म्हणून दाखवायची. अ शक्यतो हा कायतरी कर्नाटक की बेदुरि हा शेत करी बांधवांचा प्रसिद्ध सण हाय नय शेतकऱ्यांसाठी हा प्रसिद्ध सण का बेंदूर.
होय. पण ते कलर तुम्ही म्हणजे कसले देता. एक एक जण म्हणजे चुण्या ना देतात कलर चुना वापरतात.
चुना देतात एक एक जण अ ते आपलं कुंकू अस ते देव्हाऱ्यात माहितीय का कुंकू हळद त्याने ते कुंकू ओलं करायचं पाण्याने आणि त्या शिंगांना लावायचं बैलांच्या
आणि एक एक जण म्हणजे काय म्हणता ता म्हणजे आता ट्रेंडिंग निघलय का नय ते रंगवलेली बैल वगैर ते घेत्यात ते घेत्यात म ते तसलं नाय ते मातीचे जे घ्यायचे असं
नाय. अत हा होय मातीची म्हणजे मान आहे नय आधीपासून चालत आलेली परंपरा हाय ती मातीच्या बै लांना पुजायचं मातीच्या पण पूजतात आणि आपली जी गोठ्यात बैल असतात की नय त्यांना मग त या त्या दिवशी शेतीच्या ते पूर्ण विश्रांती म्हणजे बैलांना काय काम वगैरे हेन त्या दिवशी म काई त्यांना आंघोळ तेन घालुन मग त्यांना असं स्वच्छ करून त्यांच्या शिंगांना तेन वेगवेगळ्या अस रंग कलर देत्यात. मग त्यांच्या हा ते पाठीवर त्यांच्या असं आपलं ह्याच्यावर कसं अंबारी हत्तीवर काहीतरी टाकलेलं असतय कनी. तशा टाईप मध्ये का हा कापड टाकत्यात त्या बैलाच्या च्या अंगावर मग घुंगराची माळ बांधतात त्यांच्या अंगावर बाशिंग तेन करून आणि त्यांना सजवत्यात. त्या दिवशी बेंद्रा दिवशी.
ते आणि शर्यतीच पटतंय का गं तुला म्हणजे शर्यत लावतात ते?
ते म्हणजे कसं आहे ते आधीपासून चालेली चाललेली परंपरा आहे की, बैलांन कर तोडली की म्हणजे बेंदूर झाला असं समजत्यात.
हम्म हम्म पण त्या शर्यती तर ते बैलांच पाप निष्पाप जीवांच किती ते हाल होतंय ना जोर जोरात. चाबकाचे पटके खायला लागतात त्यांना.
ते होतंय पण काय कसं आता आधीपासून चाललेली परंपरा आहे लोकांना ती मान्य आहे. त्यामुळे, आणि त्यांना ते केल्याशिवाय पटतं नाही की ते बेंदूर झालाय.
ह
आता आमच्या गावात पण आहे की परंपरा एकच एक एक ठिकाणी कसं असतंय शर्यती घेतात आणि एक एक ठिकाणी आमच्या इ ते कसं हाय सांग एकच बैल असतो त्या बैलाला दोन दिवस कायतरी ट्रेनिंग दिलं जातं. आम्ही तिसऱ्या दिवशी त्याला तिथून असं बेंद्र दिवशी पळवत आणायचं आणि ते मधी कायतरी धरतात शेवरीच काहीतरी असतयं. म ते तोडून बैलानं नेलं की बेंदूर झाला असं समजतात.
ह्ं
म्हणजे सणाचं दिवसाच पूर्ण झालं.
हम् हम् तसं इथं आमच्यां इथं काय नाही गं म्हणजे असं शहरात पडतोय ना आम्ही.
हा तुम्ही शि शिटीत येताय त्यामुळे एवढं काय नसतय आमच्या इथं कायम ते झालेलं आम्हाला काय माहिती हाय तरी तुमच्या इचलकरंजीत सुध्दा किती बेंद्राच हे केलेलं असतयं. म्हणजे परवा मी आलतो नयी इचलकरंजीत बेंद्रा दिवशी.
आजकालची जरा जास्त शो ऑफ साठीच करत्यात सगळी.
हा होय. म्हणजे डीजे वगैरे लावून तेन जोरात होतंय इचलकरंजीत पण.
ना कि ते असं संस्कृतीसाठी वगैरे करतं असतात. असुदेत.
त्या दिवशी म्हणजे बैलांचा दिवस असा आहे थोडक्यात म्हणायचं तो बेंदूर. मग त्यांना नैवेद दाखवायचा पुरणपोळीचा आणि गुळ. हरभऱ्याची डाळ तेन कायते खायला द्यायचं गोड नैवेद्य.
एक दिवस तरी त्या बैलांना हवाच की.
हा होय. तेच काम करतात एवढं त्यांच्यासाठी काय कोणता तरी दिवस नको होय म्हणून बेंदूर.
तेवढीच त्यांना विश्रांती रोज आपलं काम करतातच. ते पण असे फटके खाऊन.
हम्म त्याच्यानंतर हे अ काय बेंदूर झाल्यावर दुसऱ्या दिवशी काहीतरी कर ठेवतात.
हम्म यावेळेस बेंदूर आणि वट पौर्णिमा एक
हा होय एकत्रच आली होती दोन्ही पण एकत्रच आलं होतं. मग काय तू उपवास वगैरे काय आईन केल ती सकाळी केली. दुपारी सोडली आणि परत मग दुपार संध्याकाळी धरली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी सोडली मग उपवास कारण ते कस सण पण आणि म्हणजे का सांग म्हणजे सगळ्यांनीच तसं केलतं म्हणजे, आमच्या गल्लीतल्या बायकांनी सगळ्यांनी मिळून कणी तसं ठरवून ते तसचं केलतं उपवास सोडला सकाळी आणि परत धरला आणि तिथून मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला.
अ हा हा, आम्ही नाही मी मी ना, सकाळी धरला होता. म्हणजे सकाळी फक्त चहा पिले होते, ते संध्याकाळी सात पर्यंत मी काहीच खाल्ल नव्हतं, सातला उपवास सोडला मग मी. सात नाही, सॉरी आठ पर्यंत.
हा, तू उपवास सोडतेस आमची मम्मी पूर्ण दिवसभर उपवास करत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग गोड काही तर करून खात्या आणि उपवास सोडत्या.
पण काहीतरी खात असेलच, ना उपवासासाठी?
हा, उपवासला खाते काय ये खात्या. काय खात्या काय माहित, खरं काय तरी खात्या. आणि काय म?
हा ते सांगालतकी तिला अ ब बेंदूर झाले की काय दुसऱ्या दिवशी करता येतात. आणि मग ते गोल असं धपाट वगैरे म्हणजे काहीतरी तळून करायचं चकल्या. धपाटे वगैरे केली तरी चालतात म आम्ही ते केलेते म ते धपाटे ज्यावेळी आपण करतो, कणी त्यावेळी गोल गोल गोल गोल अस बारीक. छोटेस गोळ करायची आणि ते बैलांच्या शिंगात एकात एक एकात एक असं घालायचं.
हा हा.
आणि मग दुसऱ्या दिवशी ते घालून झाले कि, तिसऱ्या दिवशी सकाळी त्या बैलांचं ते काढायचं.
आमच्या इथ तस पहिल्याच दिवशी घालत्यात एक-एक जण.
नाही आमच्यात दुसऱ्या दिवशी करता येतात, पहिल्या दिवशी नाही.
नाही पण आमच्या इथं ना, एक-एक जण ते म्हणजे आता कोणाला काही माहित नसतय ना, आता तू कस सविस्तर सांगितलीस तस माहित नसतय प्रत्येकाला. मग काय करताात, ज्या दिवशी बैल पुजतात, त्याच दिवशी ते त्यांनी ते चप खली बनवतात, आणि त्याच्या शेंगाला घालतात.
हम्म. आमच्या इथे दुसऱ्या दिवशी केलं जातंय, आणि मग ते खायचं मग काय नॉनव्हेज वगैरे चालत नाही, झाडून वगैरे काढतात नई बेंद्राला.
पूर्ण घर झाडून काढायचं असतय, अंंतरुण वगैरे सगळं धुन ठेवायचं असतय. मग त्याच्यानंतर जोपर्यंत सगळं केलं घरातलं, सगळं स्वच्छ केलं की त्याच्यानंतर नॉनव्हेज घरात आणून खायच नाही, मग ज्या वेळी बेंदूर होऊन आपण कर तळतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी, कर तळून झाल्यावरच खर मग नॉनव्हेज खाल्ल तरी चालतंय.
हा हा अच्छा.
हम्म, हम्म.
म तुमच्या तिकडे पुरण पो, तुमचे पण कर्नाटकी बेंदुरच ना इचलकरंजीचा.
होय-होय इथे पण कर्नाटकी बेंदू रच करत्यात, मोस्टली कसय जे म्हणजे महाराष्ट्रीयन हाईत. ते कर्नाटकी बेंदूर करतात, आणि जे कर्नाटकात आहेत ते महाराष्ट्रीयन बेंदूर करतात.
असं नाही, आता आमच्या दानोळीत सांग, म्हणजे आमच्या मामाच्या गा गावात महाराष्ट्रीयन बेंदूर करतात, त्यांनी इथचं आहे जयसिंग
नाही आता माझी माऊ माझ्या सासूबाईंच्या बहीण आहेत. ना म्हणजे माझे मिस्टर अंजू मावशी इकडे संकेश्वरला मग ते कर्नाटकेतचं येतंय ना, म तिथे त्यांनी महाराष्ट्रीयन बेंदूर करतात.
असं आहे काय मग आम च्या मामाकडतेन ते इथलं महाराष्ट्रातलंच असून, त्यांनी हा आपण कर्नाटकी करतोय, त्यांनी महाराष्ट्रीयन करत्यात.
हम्म, तेच सांगते तुला महाराष्ट्र वाली कर्नाटकी करत्यात, आणि कर्नाटकीवाली महाराष्ट्रीयन. तसं का, ते मला अजून रिझन कळालेलंच
मला पण नाही कळालं, कारण आता तू म्हणालेस की नाही, ती टकातली महाराष्ट्रीयन बेंदुर करत्यात, पण आता दानोळी गाव आपल्या महाराष्ट्रात येतय. पण ती सुद्धा महाराष्ट्रच बेंदूर करतात, तेन्ही कर्नाटकी बेंदुर करत नाहीत, हे मी तुला सांगायला लागलोय, अन् ते तस काय हे माहित नाही, कारण सांगता म्हणतान कसं म्हणत्यात, कोल्हापूर जिल्ह्यातली सगळी कर्नाटकी की बेंदुर करत्यात, पण आता दानोळी गाव कोल्हापूर जिल्ह्यातच येत तय, पण खरं तेन्ही महाराष्ट्रयन बेंदुर करत्यात ना, मग ते महाराष्ट्रीयन का करत्यात, काय माहित. म्हणजे ती गावाला आधीपासूनच परंपरा आहे, की बाबा महाराष्ट्रीय बेंदुर करायचा.
होय. चालेल घे करते, मी तुला परत फोन ठेऊ का? हा, चल बाय!